हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय का माझा?
हो येतय.
हा.
येतय.
झाले का जेवण वगैरे झाले?
जेवण झाले.
ह आमचे बी झाले जेवण. काय केला आज स्वयंपाक?
आज आमच्याकडं मच्छी आणलेली होती.
माशे आणले होते असं?
हो.
आमच्याकडे आज उडदाची डाळ होती. वातावरण कसं काय होतं आजच?
आजच पावसाचं वातावरण आहे पण काही पाऊस नाही येऊन राहिला अजून.
आमच्याकडे बी पाऊस वगैरे काय झाला नाही. साऊ झोपली का?
नाही आज.
हम्म दिदीन् त्यांना बरं वाटतय का? हा दिदीन त्यांना हा काय नाही
हा गेले दवाखान्यात गेले होते.
हा सगळ्यांच्या
हो.
हम्म. विशूचा बी चालू आहे होमवर्क उशिरा बसतो.
विशू तर न रोजच नाटक आहे का काय?
हम्म. उद्या अजून संडेची सॅटर्डेची शाळा उद्या सकाळी बाकीच्यांना सुट्टी राहते, त्याचीच शाळा एकट्याची.
हा मला बी ऑफिस ला जावं लागेल आमचं बी पुण्यतिथी आहे महामंडळची अन्नभाऊसाठीची पुण्यतिथी आहे.
हम् आमच्या बी इथ शाळेत जावं लागेल. आमचं बी शाळेत जावं लागेल लग्नामुळे सगळ्यांच्या या सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत.
कोणालाच सुट्टी नाही
कोणालाच सुट्टी नाहीे नाईटवाल्यांना नाही आणि डे वाल्यांना नाही कोणालाच नाही. सगळ्यांच्या ड्युट्या इकत तिकड लावून दिल्या आहेत. प्रत्येकाला एक एक काम वाटप करून दिलेले याने हे काम करायचं त्याने ते काम करायचं असं. बाकी आज मग न हा बाकी आज मग नवरीचे ब्लाऊज वगैरे शिवण चाल होत.
नवरीचे ब्लाउज शिवले गेले म्हणजे?
नाही ना आता टाकलेय बाकी शाळेत शिवताना मग त्यांच्याकडे टाकलेय ब्लाऊज. माप वगैरे घेतलं त्यांनी त्यांचं एक साडी फॉल्टी निघाली त्याच्यामधून हळदीची साडी होती ना ती फॉल्टी निघाली.
मग वापस करायची होती न
हा गेले पण तिचा ना पीस बी कापला गेला होता आणि परत अजून ना त्यांनी काय केलं होत अ तिचं तब्येत चांगली आहे ना तिला शंभर मीटर लागते ब्लाउजासाठी आस्तर तरी ना त्यांनी ऐशी- ऐशी सेंटीमीटर हा ते ब परत घ्या करायला गेलो का माहिती ते परत घेतलं का नाही त्यां.... आणि ती ही ओ काय म्हणता, याला बी हळदिच्या साडीला बी कात्री लागलेली होती. मग परत करायला गेले.... चार चार जण गेले होते, अन कसे बघून आणले काय माहिती बघणाऱ्या आणि पीस वगैरे कापला गेला, अन मग नंतर साडी बघताय, तर फाटलेली म्हणे मध्ये म्हणे कात्री लागलेली मग
हम
हम् मध्येच कात्री लागलेलीय
मग चांगली पाहून आणायची ना, यांनी तीन तीन चार चार जण म संग लोन पाहिजे त्यांना
हम्म आणि चांगलेत सगळ्या बाया वगैरे हा सगळ्या बाईया वगैरे मस्त रंग वगैरे मस्त पिवळा कलर आणलेला आहे, तिच्या कलरला म्हणजे तिच्या रंगाला शोभून उठेल असा पण मध्येच ती साडी अशी खराब निघाली
ती मुलगी चांगली आहे का?
हा म्हणजे साव सावळ्याच कलरचीये पन् तब्येतीला वगैरे व्यवस्थित ये बोलतांना थोडी आडखळते ती
हम्म
हम्म बाकी काय बी मग ऐकायला वगैरे थोडंफार येतं, पण तिचं बोलणं काय ते समोरच्या व्यक्तीला इशाऱ्यानेच कर ते मग ती इशाऱ्यानेच बोलते ना बहुता म्हणजे बहुतेक शब्द अशे तिचे की समजत नाही लवकर
पण काम वगैरे व्यवस्थित करते सगळे
हाआ हाआ
हम्म घर वगैरे हम्म कामामध्ये हं.. चांगलीच चपळ आहे कामामध्ये ती, आणि, तिला पण स्वतःच घर होऊन जाईल तेवढं बरं आहे. आज तर सगळ्या मुली नाचत होत्या गाण्यांवरती सायंकाळी बाहेर स्पीकर लावला, तर मोठे मोठे मंडप टाकला गेलाय लग्नाचा
हा
हम्म चांगल्या नाचत होत्या मग
हा
हम् मंदिराच्या पुढेच टा नाही मंडप बाकी जे गाणे घेणारे नाचणारे ते सगळे ज्याचे त्याच चालू होत सराव जेवणामध्ये बी काय नाही, आपलं आपलं साधं दाळ भात वगैरे
हम
तब्येत बरी नाही का काय हो तुमची?
मध्येच खोकला येऊन जातो, असं बोलत
हां हां पाणी वगैरें घ्यां तुम्हीं पणं
काऊंन असं म्हणूं रांयली
थोडांसां
हम्मं
वातांवरण असं बी असल्यांमुळे शाळेत बी बऱ्यांचशा पोरीे आजांरी आहेतं सर्दी खोकलां ते सात चालूं आहे संध्या आंता तरं. ते कां पाण्यांमुळे होतंय कां कायं. हॅलो हॅलो. हॅलो.